हो, हां बोला ना मॅम.
हा आवाज येतय का?
हो येतो येतो.
हा काय करताय?
काय नाही आहे बघा, आहे ड्युटीवर आहे, थोडासा ब्रेक मिळाल म्हण म्हटलं फोन करूया तुम्हाला.
हा हा ते टास्क पण कम्प्लीट करायचे आहेत ना.
हो ते पण आहे ना.
हा.
ते का काय टास्क चालूच आहे, त्यांच्ये पूर्ण करायचेच आहे.
होय, तुमचे, नाही काही नाही ते पाऊस पडालेय ना.
पाऊस चालूय तिकडे?
होय पाऊस चालू हाय कि.
इथं सकाळी होता जोरात झाला एक बारा वाजता भर तो जोरात पाऊस झाला त्यानंतर ऊन पडलय एकसारखं.
होय इथं सकाळ पासून पाऊसच चालू हाय.
अरे बाप रे नाही पावसाचं वातावरण काही ते काही ठिकाणी पुर पूर परिस्थिती तयार झाल्याच. हम्म मध्यंतरी नव्हता. पहिला सुरुवातीला एक थोडे दिवस पडला नंतर आणखी बंद झाला असं वाटलं की आता पाऊस जातोय काय काय.
तरी ते बेडूकच पाऊस पडालय बघा.
काय आता मग काय.. त्यांचं आता आज नक्षत्र असेल..
होय.
नाही पावसाचं वातावरण हे कसं हाय थोड्या वेळ्या नंतर, थोड्या वेळ्या नंतर चेंज होतय. खर तर हवामानाचं वातावरणच सगळं चेंज हाय. कधी ऊन तर कधी वा पाऊस. तर कधी ऊन हे थंडी म्हणजे कळतच नाहीये.
कळतच नाहीये. तेच्यान बाहेर पडायचं पण.. व्हय...
यामुळे असा प्रॉब्लेम झालाय उन्हाळ्याचे दिवस अशे गेलेत बाबा फिरायला जाऊया म्हटलं तर झालेलं नाहीये.
होय.
ट्रीप करायचा खूप प्लॅन होता पण ऊन इतकं जास्त लहान मुलांना घेऊन जायचं तिथलं वातावरण कसं असेल ते सूट होईल का नाही तो विषय. आता पावसाळ्यात माहित नाही एक तर ड्युटीवरून सु ट्टी भेटेल तेव्हा खरं. ड्युटी वरून सुट्टी भेटली तरी प्लॅन कधी होईल तेंव्हा.
हम्म हम्म हम्म.....
कारण सगळ्यांचा ॲट टाईम प्लॅन होत नाहीये ना कोणाला सुट्टी असते कोणाच्या घरी काम असतयं. लेडीजच्या बाबतीत तोच प्रॉब्लेम येतोय. मुलांचं कसं ये बाबा उद्याच जायचयं. उद्या पण जाऊया
होय.
उद्या आपण तु फिरायला जायचं म्हटलं ठरलं त्यांचं तर त्यांचा संध्याकाळी प्लॅन ठरला तर ते सकाळी गेलेले असतात. आणि मुली मुलींच सांगू नका. महिना महिना तेंनी प्लॅन करतात. तरी शेवटला फिस्कटलेलं असतय.
कॅन्सल... काय प्लॅन करायच दोन दिवस आधी. आणि जात्याला दिवशी कॅन्सल.
प्लॅनच्या वेळेला इतका म्हणजे त्यांचा प्लॅन असतोय, की नाही इथं नाही असं करायचं ए तसं नाही, तसं करायच. सगळा प्लॅन ठरलेला असतोय. पण नंतर ऐन बरोबर जायच्या वेळेला पूर्ण सगळ्यांचा प्लॅन फिक्सकटलेला केलेला असतोय. कुणी काय ना कायतरी म्हणत असतयं. पण परमिशन नसते ना मुलींना जाण्याची जास्त करून.
होय. परमिशन नसते.
हॉस्टेलमध्ये असलं तरी पण मुलींच त्या मुली पण घरी विचारतातच. तेव्हा जातात कुठे.
हम्म.
नाही तर होत नाहीे. पा सायचा दिवस वातावरण छान आहे. धबधबे वगैरेे बघायला.
होय, छान वाटतंय.
तुम्ही जाता का नाय कुठ?
हो जाते की आम्ही.
हम्म- हम्म.
आम्हाला फक्त एक दिवस मिळायला हया उन्हाळ्यात. वासोटायला तेवढं गेलतो. कोकण बघाय तो एरिया बघायला. तेवढंच आम्ही गेलो. त्यानंतर बघू आता पावसाच्या वातावरणात, कधी कुठे जायला भेटेल ते. प्लॅन तर अजून झालेला नाहीये. महिन्याची सुरुवात आली.
हम्म.
रिपोर्ट येइन महिना अखेर रिपोर्ट. पूर्ण वेळ त्यातच जातोय. आधी मधी काही ना काहीतरी काम असतंय सुट्टीच.
हा.
दिवशी घरातलं काम आहे. नंतर कोण आजारी पडलं. तिथे जावा. कोणाला बरं नाही ते बघायचं मग. अरे स्वतःला कधी वेळ द्यायचं हेच कळत नाही झाले.
होय की.
हम्म- हम्म. नाही पाहिजे. थोडसं वातावरण चेंज असेल, तर बर वाट
बरं होय. फ्रेश वाटतंय.
नाही कंटिन्यू आहे. सकाळपासून उठा, घरातलं आवरा, स्वयंपाक करा. घरात घेऊन पुन्हा ड्युटीच आहे चला घ्या आपली बॅग सकाळच घर गडबड उठते ना. आपण जाणारी माणसं आहोत ड्युटीला म्हण
होय. ड्युटीला ड्युटीला जायचं असलं की उठावंच लागत.
हम्म. त्यात लहान मुलं असली खूपच प्रकार वेगळा. त्यांचा आवरायला. त्यांना उठवायचं, त्यांची आंघोळ पाणी त्यांना खाऊ घालायचं. आणि मग ड्युटीला निघायचं.
मग निघायचं.
हम्म. स्कूल ला जाणार असलं तर, त्या आणखी त्यांचं त्यांना टिफिनचाच वेगळाच विषय येतोय. युनिफॉर्म आला.
होय.
त्यात स्कूल मधले नवीन काही प्रोग्राम आले की. ह्याला पैसे- पैसे आहेत.
हा होय.
काय. आणखी काय?
आणखी काही नाही बघा.
हम्म.
हम्म अ मी गारमेंट मध्ये जाते.
गारमेंट मध्ये.
हम आता पावसामुळे नाही जात. आता म्हणजे जादाच पाऊस आहे ना.
हम् हम.
हम्म त्यामुळं.
तुम्हाला गर्म्यांनमध्येध्ये कंटिन्यू आवाजय नाही.
होय.
एकसारखा ती सवय लागली असं.
सवय लागल्या होय. तिथे पण पोरं आहेत. ते पोरं रात्री सांगतात आम्ही इकड जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी जाऊन आलेले असतात.
हो.
फिरायला.
हा आपण फक्त त्यांची ऐकायचं कुठे गेलतीत. ते हचे स्टेटस बघायचे फोटो बघायचे आणि. आल्यानंतर ह्यांचा तोरा वेगळा असतो.
वेगळा असतोय.
अ एक्स्ट्रा करून सांगतात ते नाही बाबा अस केल तसं केलं मुद्दाम. करतात.
होय भिजलोच आम्ही थांबलोच नाही.
मग काय तस मुलींच नाही होतो.
नाही तसं म्हणायचं होत.
हम्म.
आता विचार करतोय ना घरच्यांचा.
ग्रहिणी असल्या तर त्यांचं तर वेगळंच आहे.
होय.
कॉलेजच्या मुलीन जर अनेक ग्रहिणी असल्या तरी त्यांना सुद्धा तोच विषय.
तोच विषय.
गेल्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला असतोय. मग उद्याचा स्वयंपाक कोण करायचा मग खाण्याच काय करायचं.
हम.
मग उद्या आमचा डब्याच्या काय प्रॉब्लेम. तो कोण मिटवणार हे क्वेशशन पहिले पडलेले असत त्यांना.
होय आणि कंटाळा येणार घरी गेल्यानंतर.
हो पुन्हा तुम्ही आल्यानंतर तुम्ही कंटाळून येणार त्यावेळे आम्हाला स्वयपाक करूनकून घालणार. सगळ्यात मोठा प्रश्न असतो.
होय.
कोणी म्हणत नाही. नाही तुमच्यासाठी द्या जरा वेळ जाऊन फिरून या. असं नाहीये हो. नंतर आणखी सांगितलं की नाहीे जाऊन येते अयोध्ये्य की. तर मध्येच मणा परवाईकडे गेलतेच ना आता आणखी कशाला. फिरायला जायच तेव्हा काही फिरुण नाही का तेव्हा भरलं नाही का तुमच. ह नाही तर मग खर्च आला.
हम ह
कसा कधी कधी म्हणतात जावा फॅमिलीसोबत
हम्म
जाणं येण फॅमिली सोबत जरी जाऊन आलो. तरी तेवढा नाहीये की बाबा गेलो आपण आपण फिरून आलोय पुन्हा येऊन आपल्याला संध्याकाळी हायच
ते कस मजा येत नाही ना
ते तर आहे आणि पुन्हा आहे ते आहे संध्याकाळल्या नंतर
हम्म
सगळे जाऊन फिरून आलेलं सगळं साहित्य ठेवा सगळ्यांची कपडे कपडे खराब झाले असात ते काढा दुसऱ्या दिवशी धुण्यासाठी ठेवा कुणी काय साहित्य नेलं ते जागेला लावून ठेवा.
होय, हम्म
ड्युटी काय आपली संपत नाही ती
होय
तुमच तरी कस टाइम आहे ड्युटीच
अ सकाळी साडेनऊ ते सहा
कंटिन्यू
हम्, कंटिन्यू मधी एकदा जेवायसाठी
ब्रेक देतात ना
हा ब्रेक देतात.
तुमचं ते काम अंगावरती असतं ना, का पेमेंट असतो त्याचा
आमचं फिक्स आहे, बाकीच्याच अंगावरती
हो त्यांचं काय ठरलेलं असते त तागाचं बऱ्यापैकी ते म्हणजे कापड तयार करतात मला तर माहित नाहीेत तागांचं काय करतात
ॲप्पर शिवतात, ॲप्पर
हम्म बऱ्यापैकी भरपूर तीथं तागाची कामं आहेत. तागाच्या साईडला स्वतः स्वतःची मशीन अस ते का एकच मशीन असते सगळ्यांमध्ये
नाही भरपूर असतात.
म्हणजे हँडल एक जणच करत असतो मशीनला
नाहीय, प्रत्येकांचं वेगवेगळं मशीन प्रत्येक बाईचं वेगवेगळं असते रेसिंगच वेगळं असते परतन ते हे अ स्टीकर पाठीमागं असतात किती लिवलेले वगैरे ते,
हा
त्याच वेगळं असते मशीन असे एकोणीस लेडीज आणि पंचवीस जेन्स आहेत
म्हटलं तर मशिनीचं नाही एवढं कळत लक्षातेत सुरुवात कुठनं होते. दोरे काढण्यापासून सुरुवात होते, का त्या गुंडाई असत्यात मोठ्या मोठ्या
धो सुरुवात सुई लावल्यापासन सुरुवात होत्या.
हम्, कारण ते काय करत फक्त मी ऐकते बाबा हो ते मागात कामाला आहेत मागाला कामाला आहेत.
होय होय.? चालतय. आपलं टायमिंग पुरा व्हाय लागलय आता तुम्ही करणार काय मी करू?
चले मी करते.?
हां चालतेय. ठेवु? करा तुम्ही.